हॅलो.
हा आग ते येताना कसं चढती टाईप आहे ना व त्यामुळे ते लईच लांब वाटते.
हम्म.
आणि मधनं मधनं आलीस की नाही एवढं काही वाटत नाही ते
बर. ते नवं ऐक्य तुमच ते परवा भडंगच पाकिट आणलेलीस माहितेय काय
हा.
ते कितीच आहे. मला एक पाहिजे होत ग
हम्म विचारते बग.
त्याच्यापेक्षा जरा कमी असलं तर म्हणजे अ पाकिट कमी असलं तर चालतेय. हम्म बारकच घेतो कारण की तू आणि लीली त्यावेला अर्धच फोडलेलीस न मग.
संपत नाही ते.
होय आणि मस्त होता अगं भडंग खरच की अगं ते न मुळे त्या दिवशी बाकीच सगळं खायला कोण घेऊन गेले.
बाकीच म्हणजे काय होत.
अगं होत की चिप्स होत ते मी आणलेलं ते पास्ताचं होतं अ व्हाईट चिप्स होतं ते बटा केळीच कोण ग नेल ते मी घरात आल्या विचार कर लागले की कोण नेले म्हणून ते.
ते बहुतेक सगळं शिवानीनच घेतली वाटत. कारण का सांग. बग की बाई, हा हे न अ सर कोण आपला अथर्व न ग त्यानं फरसानच एक आणलेला पॅकेट आणि आणि काय आणलेलं ते कुरकुरे काहीतरी आणलेलं मग ते काय आपण संपवलंच की.
अगं तेच मी म्हणाल तो. सोडा पण तिनं घेतली आणि बाकीच मग जरा अस राहिलेला तो मी घेतलो. तर मला एवढं काही डोक्यात आलं नाहीय खरं घरात आल्यावर कणी ते हे बघताना लक्षात आलं प्लेट म थोडं थोड सळ होत ते कुठ गेलं कारण की बॅगा फक्त तुझी माझी आणि तिची तेवढीच हो ती की
हा मग ऐके ते फरसाना आणि फरसा त्यांना आणि काहीतरी काय होतं माहित नाही माझ्या पण लक्षात नाही आणि ते क आत्र्याच होतं म्हणून मी एका बॅगेत घात एका अस कॅरी बॅग घातले व्हाईट कलरच्याचा
हा
आणि ते माझ्याकडेच ठेवलेलो मग इ तर आल्यानंतर क माझी बॅग पण त्याच्या डिगीतच होती की ये मग त्यांना पाणी बॉटल पण तीन आणलेल्या मग त्यातल्या दोनच आम्ही वापरलेले एक होती तशीच होती
हा
मग मी मन मग माझे बॅग काढलो आणि ते होत ते खाला आणि पाणी बॉटल त्याला दिलो पाहि नको म्हणालता ते ठेव अ घरात खात म्हणजे घरात खातात जाग घेऊन म्हणून नको बाबा म्हंटलं मला काय आमच्यात कोण खात नाही म्हटलं
ह मला सांगशील काय नाही अगं मी विचार कराल तू कुठं गेलं सगळं म्हणून
माझ मी पण आठवणच करायल नाही ग मी तेवढं बघितलेलं आणि ते काही त्याना दि त्याच दिवशी तो घेणार लता सोड नकोच म्हणालता हा तिने घेऊन बसली सगळं वाटत ती
पक्की एवढीशीच तर बॅग होती काय काय भरली क त्या बॅगच
हो तिचं फक्त क नाही आम्ही ती ग्रीन कलरची चकली होती बघ ते तेवढं सगळं संपलेलं परत ते पॉप कोणचं हे टी शिवी पण जरा पण खायला नव्हतं की ग
कोण आणलेल ते
आणला काय माहिती
सांडली बाई माझ्याकडनं ती
कोण आणडेला काय माहिती आणि ते पण कुठं गायपच झाले ती ग
होय आणि
काय माहिती बे काय झालं सगळं आपण खरं म्हणजे त्या दिवशी काय एवढं खाल्लो पण नाही म्हणे नाहीच तो
बाई ते केवढं दिसालत फोटो म
फोटो मध्ये दिसाले सुडतील नाहीे
हम्म
खाल्लो कुठं ग आपण काय
नाहीचड
एवढं जास्त मीन तर कमी ते शिवानीची ज्या वेळेस आपण फोटो काढालतो की त्या पवनचक्ककीजवळ तितो होतो की त्या वेळेस कनी एक चकली प्रत्येकानं घेतलेली किती आहे त्यावेेळेस हे घेतलेलो आणि तिथं ज्या वेळेस खायला बसलो त्यावेेळेस पण अ त्या दोन चकल्या खाल्लेलो आणि त्यातलं जर असं भड ते आपण केलेलं बघ भेल टाईप
हा
ते थोडं खालेलं आणि तुझे दोन गुलाबजामन खाल्ले बघ ते कसं होते माहीते उन म्हणजे आपण उन्हात गेलो की पाणी जास्त जाते ग प्यायला पाणीच पिऊ वाटतंय हे खायला जास्त जातच नाही काय
होय
त्यापेक्षा मम्मी आमची काय म्हणत होती माहीते तुम्ही त्यांनी जेवण असं वाटून घ्या म्हणजे मुली मुली
हा
हा कस पण तुम्ही चौघी जणी आहेसा
मग मी म्हणालतोच की त्या वेळेला तुझा फोन कट झालेला सोड कि रोट्या आणि पनीरची भाजी किंवा खो ह्याची अ कुर्मा तेन कनी आपण आपण पार्सल घेऊन जायचं पण काय होतय माहितय पण काय होते माहितय ते कणी रोट्या कणी गार झाल्या की चावत नाहीता
अगत मग तस जर नसत तर आपण काय केलं असत माहितेय चपात्या एक दोघीजणींनी घेतल्या असत्या करुन हा मुलांना काही सांगायचं नाही आणायला आपणच आणि पनीरची एक डिश पार्सल घेतली असती की ग
चाललं असत की
कारण चपात्या
पण तेवढं खाऊन कुठ भूक लागलेली
व्हायला भूक लागायलाच नव्हती सोडत पण ते कसं होते नाही जेवलीस आणिं वाळ खालीस की नाहि ऊष्णता पण लय हे होत हिट ते वाढतीय
तुला झाले ना परत
परत बक्की उनणार नाही तर ऊनच
खरं तिथं गेल्यावर ऊन लागण झालत एवढं असं गार गार वाटल तर घेऊन ये
तेच की ग
ते सोड एका एका ठिकाणी गेल्या ऊन लागतेय मग वारेन देऊन लागतेय मग वार येतय
हा ते फिरला होती उन्हातच न् आपण
आपण पण कॅब घेऊन जाय पाहिजे होता
तेवढं काय लाग असं नव्हतं सोड म्हणणायला चढताना तेन आजूबाजूला झाडी होतीच की
होय
असल ऊन म्हणूनस काय अ उन्हातच फिरला असं पण नाहीये पण ते कस होत माहीते एवढं वरती चढून गेला आपण त्यांच्याकडं डोंगरा ते अंगात हिट अंगात हिट तयार होते अगशी हम
ह
भरपूर आणि त्यात ते मी ताक वगैरे काय पित नाही बघ
हम्म
त्यांना मला ते जास्तच जाणवते लगेचच
होय
आग कायच खायलाही न झाले म्हणजे पूर्ण तोंडात त्यांनी सगळ्या फोड्या उठल्यात बघ
औषध लाव कि ते परत जरा
ते जेल हाय सोडून वापरतोय ते पण परत ते जिरं पण खातोय
हम्म
पण ते एकदा आले की चार पाच दिवस तरी जातच नाही ते डायरेक्ट चावून खातोय
रात्री भिजवत ठेव की आणि मग सकाळी ते जिऱ्याच पाणी पि आणि मग ते चाव जरा
तसं करून बघतो की आता
म्हणजे कसं उष्णता कमी होत्या ती खाताना जरा भाजून तल्यासारखं वाटतय
ओळख की ग बाई आता पण आता पण ते ज्या वेळेस ते औषध लावते बघ असं हसलं होते डोळ्यातून पाणीच येते बाई
पाणी जरा जास्त पीत जा बाई
पितेच की ग बाई किती पाणी प्यायचं सगळे ते सांगतात ते दवाखान्यात गेले तर डॉक्टर पण तेच सांगते
काय पाऊस नाहीये ह्या वेळेला
काय ग बाई काय माहित
तुमचं तरी लय अवघड आहे पाण्याचं
काय तेच कि बाई दहा दिवसातून एकदा पाणी याय लागले
अगं मम्मी ते आमच्या कालच कि इकडं मावशीकडे गेलेल्या सुरुपिला काय आणि इकड पाणी चांगलं इना झाले म्हणून त्याना सगळ्यासनी सर्दी खूप हला
हा होय ग आमचं पण पाणी असं दिसताना की नाही गढूळ गढूळच दिसायला लागलेय
होय बाई सोधुन द्या जरा तरुटी फिरवत जावा पाण्यात
फलावर किती गाळ राहते क बाई खाली तू घाणगीस
हम्म
आणि थोडा वास आल्यासारखा पण या लागले बाई पाण्याचा
हो
तुमच्याकडे येते पाणी व्यवस्थित
हाय कधी कधी तर पावसाळ्यात तर लई घाण येत होतं आता काय पाऊस पडण झालाय सोडण तरी पण मधी मधी म आशांचा वास त्यांने येत होता बहीणा मग मग बोरचं पाणी प्याय चालू केलं खर त्या बोरच्या क केसली कळाय लागली
आणि बोरचं पाणी एवढं चांगलं पण लागत नाही बाई
हम्म सवय झालती मधी मग आता तांब्याचं एक फिल्टर आहे हेच आपलं पितळाच स्टीलचं आणि पितळाच स्टील एक आहे ग मग त्यातलंच दोन्हीतलं पिता बहिणा म्हणजे कस ते ते ते गड्डा असतात ना, त्यातून शोधून येतंय.
होय होय.
बाई ते गड्डा धुवायला काढलीस न तरी एवढी घाण घाण निघत्या गड्यातनी आगा ग ग ग लय घाण
हो होय आठवड्याला स्वच्छच करायचं ते
तेच की आमच्यात काय चार दिवसांनी चार दिवसांनी येते सोड पाणी
हा.
आमचं सोड पडल्या म्हणून नाही तिथं तरी दररोज पाणी असते संध्याकाळी ते पण अर्धा अर्धा तास दर रोज
हम भारी आहे कि ग मग.
हम्म गाव जरा बारका हाय सोड
तुम्हाला कशातलं पाणी येते?
तर.
म
नदीच ते शोधून मग येते
हा हा आमच तलावच येते ना आम्हाला पाणी
हम् परवा बघितलीस नवं कसल गान घाण हिरव हिरव पाणी ते
त्या पाण्याला
हम्म तेच कि लय घान ग बाई.
ह आणि किती आत गेलाय तलाव बघितलीस?
होय तरी मोठा हाय म्हणून बरं हाय
मोठा नाही तर ते कस ते दिसायला मोठा दिसतो पसरल्यासारखा का पण ते आत खोल कनी किती वर्ष झालं त्याच गाळ काढायला पाहिजे की ग, खाली गाळ जाऊन बसलय ते मग ते भरत असं कमी कमी होते की खडड्डा तो ते कालच आमचं बोलालतित बघ गाळ काढून तर किती वर्ष झाला असेल म्हणालतीतत्या तलाव मधला
गाळ तलावमधनं खरं पाणी काढणार कुठं कसं एवढं सगळं
पाणी काढायचं नाही ग, ते गाळ काय तर उपसुन तून काढत काहीतरी त्यांचं काहीतर टेक असते मशनरी असतील की ग
असतील सोड कर त्या त्यातन पाणी पण जानार न्हव आधीच तुमच्या गावाला पाण्याची टंचाई आहे
पण नाही तर ते स्वच्छ करायला पाहिजे ना म्हणजे